हॅलो
हा ऐकू यालय काय?
हा यालय यालय. हा कशी आहेस? हाय बाई बरी हाय.
मग नाश्ता वगैरे झाला की नाही?
नाश्ता झालं. तुझं?
माझं जेवण पण झालं. आता स्टडीला बसायचय. हो जरा अभ्यास करायचाय ओ. अभ्यास करायचा आहे म्हणता ना जर लवकर जेवलं सगळं आवरलो. आता अभ्यास- झालं लवकर झालं लवकर उठलं. कुठ?
आ लायब्ररीत.
नाही आज रविवार.
बंद असते काय?
होय. हेंच बंद असते कॉलेज.
हा हा हा.
आता काय. उद्या बी सुट्टी आता उद्या तिकडे लग्नाला. त्याच्यामुळे हो हो हेनी हयात हनी पण सुट्टी घेतल्या.
हा हा हा. तेच ते. जाणार आहे सोड मी हेनी
हा मी हेनी पण सुट्टी घेतल्या सोड हेनी पण सुट्टी घेतल्या टल्या त उद्या
हा हा.
मग तेच जायचं म्हणुंग
हम्म.
उद्या येणार आहे मग आता जरा काढलो म्हणजे उद्याला जर सोपं पडते ओ.
होय होय. मुलांना काय शाळेला लावून देणार.
उद्या एकट्याला पाठून देणार उद्या एकच एक्झाम आहे.
हां.
मग एकट्याला नाही पाठवणार, एकट्याला घेऊन येणार आहे.
होय.
आणि दोघं असलं म्हणजे दंगा करतात. एक. त्याला पण घेऊन येणार तो त्याचा एक्झाम असल्यामुळे.
हम्म हम् होय बरं झालं गे मी नाही मी आणि आर्यन नाही शाळला लून देणार त्याच बी पेपर असतात शाळेत. उगाच कुठे घेऊन जातीस.
हम्म हम्. आवरलं की नाही मग काम
काम चालूयत बघ. चालूयत. तुझ काय लवकर आवरलीस स्वयंपाक नाही. अजून निम्मा काय लो निममाहाा..
हम.
करायच आता शिजतात रविवार असल्या मग शिजतात.
त गिली गिलती तो ह्याला कुठ ते माती द्यायला म्हणताना मी पण लवकर सुटलो..
हा हा हा हा हम् लवकर उठले की उ ते सुर काम
जेवलो जेऊन भांड्यातन गाासलो हम्म
सासू गेलं का ह ह ह त्यांना का कामाला सुटली नसत्या.
हम्म हम आ उढदी तरा तुझ दठ पंरा दिवस.
होय.
होय मग आता काम आले दोन तीन दिवस हो म्हणतानानी गेले.
हा हा हा बरं झालं गे जाऊन द्या.. का सगळेजण मिळवल्याशिवाय प का उपयोग नाही सगळेजण मिळवायला पाहिजे.
होय.
हम्म एकदम का चालवणार तुझं
माझं वे बुधवारी हे कात एक सपलं.
हम.
बुधवारी हयता.
हो
अजून अज म्हणजे अजून तीस तारीखच्या आज सगळी सप्ताह. शेवटचा पेपर तीस तारीखला आहे.
हा.
ते चालत झालं.
होय.
हम्म
हम्म चालतेिक मम एक तारखेपासून ये म्हणस. हम् पहिला पहिला नको वाटतंय सोड..
व्यायाम कस चाल तुमचं मग
वय चचाल आहेगसध सुट्टी.
आज तिथं काय कृष्ण मंदिरात कार्यक्रम आहे वातट.
हम्म हम्म
मग ते वस्ती ला आलती वाटत ते आचार्य म त्यांनी म्हटलेत बला सगळेजणच म्हटलेत मग सुट्टी घ्या.. एक दिवस आज मग घेतलं सुट्टी आज हो आता कितीतरी बिन तेरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस तारीख आहे ना. म्हणजे सहा दिवस तरी कंटिन्यू गेल तर ब
हम्म हम्म हम् पहिला स्टार्टिंगला जा दुखते हो नंतर दुखतल्या
अच्छा स्टार्टिंग!
आता आमचे किशोर ते किशोर तेच बा वजन आमचं सगळंच कम झाले.
कसें ना.
ती पूर्ण छाबन केल्या.
होय.
गोड गजबत खा नाही सगळं क झाली आ ती काल त ति मुलगी कपडे तीला बसला एवढं वजन कमी केल्या.
तिला खरं हे झालतं ना तिला काय?
तिचं हे हर्नीचं ऑपरेशन झालं दोन तीन ऑपरेशन झाले सोड आता. चल तर ती काय केल्या जेवणावर कंट्रोल केल्या.
नाही कंट्रोल करायला पाहिजे ग, जेवणावर. जेवणार कंट्रोल केल्या शि, सांगालोय नवं तस नाही, ज्यावेळी काय आपल्याला खाऊ वाटतंय कणी. त्यावेळी काय करायचं माहित आहे, हे खायचं, पाणी प्यायचं जास्त. आणि ते बी बसून उभारून प्यायचं नाही पाणी.
होय सोडा, कसं होतय सांगा भूक लागते वो आणि मी कसं म्हण अजून माझं भाकरी खायचं कम तेवढं भाकरी खात नाही. काय काय तर वरच वरच वरच असतय कनाय
आम ते वरल्यालाच आंग होते ग तब्येत, वरल्या हिलाच तब्येत होत्या.
दबा दबायाला काय काय तर आणल्यास ते जराजच दुपारी बसले बोलायचं तोंड हे वायलय बोलायचं, खायचं. आणि जरा चव लागला आणि जरा खायचं.
मला सांगू मला कमीत कमी, पंधरा किलो कमी ना वजन कमी करायला पाहिजे पंधरा किलो.
आता एक तर कमज आता जरा तर काय कम वाटायलय का नाही मग.
मला आता हलकं हलकं वाटलय म्हणजे अस त, कामाला कंटाळा नाही असं काम करू वाटलंय आणि दुपारच जे झोपत होतो कनाही. ती दुपारची झोप पूर्ण बंद झाल्या.
किशोर ते झायल गावाला.
होय, चालते घे अनेक पाच मिनिटना, कॉल करतो अनेक.
आं. थांबा जायलाता एक मिनिट चालू राहू दे बोलतो, झालं त हा थांबा चालू राहू दे.
फोन चालूच ठेव, चालूच ठेव.
चला, कोण?
बघूया तीस तारीखच्या पुढे एक्झाम होउदे बघून येता येईल एक दिवस.
हम्म, नाही यायच नाव येच, कारण तुझी अक्षेची आणि माझी आपल्या तिघींचीच
काय हिकडं ओ.
कुठ?
थाबा किशोर त्याची गावा ला ओ हं तेनी म्हटलं एक्झाम झाल्या आंबोली तेन फिरायला जायच एक दिवस सुट्टी का बोलल्यात.
हा हा हा.
तेच सांगायलोय सुट्टी काढून येतो म्हणून.
गेली की नाही अजून.
नाही हाय जायाल्यात तेच.
होय, हा म तेच, सांगू काय तुझी माझी आणि हिजी अकक्षाची.
अकक्षाची हा.
आपल्याचच एवढ्या तिघीचीच तब्येत जास्ती दिसायल्या.
जाऊ दे काय करायचं ओ आता.
हम्म काय नाही योगा करायचं. योगा करायच आणि गप्प बसायचं.
तब्येत लइ चांगली वाटत नाही ग, सांगू काय दुसऱ्या बायकाची बघून ह्यांची कशी तब्येत हाय. बारीक, मिडियम असं वाटते नाही हा, हा आपण असं कधी होणार असं वाटते. तब्येत बारीक असलं की नाही ऐकत नाही ग, म्हणजे चांगलं बी वाटतंय सगळ साडी बी छान दिस त्या, फिटनेस बी चांगलं वाटतंय
आत बसाय रे होय, पप्पा सोबत दा कडी घाल थांब हं, निकुंजला आत घे आणि कडी घाल आत पुसाया, कडी घाल ही. हम्म. हॅलो? मग जेवला नाही अजून?
नाही बाइ अजून भाकरी करणार आहे बघ.
अजू ना?
होय, आज रविवार ग, साडेबारा साडे बारा वाजलाय, एकला च येतोय, हम्म आता करेल तसं गरम गरम.
मग नाश्ता सकाळी खा, नाश्ता करता. हा हा. जरा सकाळ चहा बिस्किट खाल्लं जरा. जेवलात हम्म, भुक लागतच नाही. मि जेवनार नुसतो. मग सगळ भांडे भिंडे घासून ठेवायला पाहिजे म्हणता जेवलो आणि ते कुठे एक्स्ट्रा काढून ठेवू?? ताई अभ्यासला बसायच आहे, मग त्यान हे केलं.
एक्स्ट्राचं मग हे म्हणजे भांडी धुन ठेवलं क नाही? मग ते दुसरं कामच होत नाही. अभ्यास बी होत नाही आणि कायच होत नाही आणि जरी झोप, हम्म.
ऊठलं म्हणजे वेळेला भांडे धुन करून घेतो, भांडेधुन करून मग अंघोळ जातो, अंघोळ करून मग पुढची काम सगळी रविवार
ते काय वाटत नाही ग, धुन भांडी झालं क नाही.
हम्म. काय वाटत नाही ते हम्म.
हम्म.
चालते आणि काय? माझा मोबाईलच चालूच होत नाही पटकन.
काग?
काय झाले कुणास ठाऊक, चालूच होत नाही.
नाय
चालतेया मग
हम्म, चालते ग
हम्म. ठेवू का? हम.